हॅलो.
हॅलो,
सुनता ताई?
हा ऐकू येतयं का ताई?
आवाज त मोठ्या आणि ज आहे हळू आवाजान जुंद येत आहे.
आवाज येत आहे ना पण तुम्हाला ऐकायला येत आहे ना आवाज?
एकदम बारीक आवाज आहे.
काय करताय?
काही नाही गोदडी शीवत होते. ते माझी आईन ते गोदडी शिवत त्यांना म म्हणजे थोडीफार मदत करून देत होते.
आसं का एका हाताने जमतं का?
नाही म्हणजे ते पकडायला जर मी नाही शिवतत. पकडायला ते अनि.
आसं आहे का आता हात बरा आहे तुझा?
हो हात थोडा आता बरा आहे नाही त असं मूठ पण नाही वाढलं जात होता आज म्हणजे त्या हाताने आज जेवण करून घेतल ते जेवण पण नाही करता येत होत.
परत गेली होती का तू?
काल हो काल गेली होते.
काय सांगितलं डॉक्टरनी?
डॉक्टरांनी ना तीन टाके तोडले एक बाकी आहे आजून. तोडायस पा आजून पाच दिवसाने बोलवलेलं आहे.
टाके लागले होते?
हो.
अच्छा. आता थोडा बर आहे ना हात?
हम्म आता बरं आहे थोडा हात. सूज जास्त होता ना आता कमी झालाय सुजन पण
कमी झालेलंय काय?
हम्म
हम्म काय जेवण केलं मग?
अ मुगची दाळ नखिची भाकर
असंय का? मी पण आताच आली होती ग खिचडी बनवली सका आरोग्य तपासणी होती ना अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हं लहान बच्चूंचे हो बच्चूंचे वजन गरोदरमातांचे वजन
गरोदर माता म्हणजे?
गोरोदर माताचं पण वजन केलं होतं किशोरी मुली किशोरी मुलींना पण बोलवलं होत तिथं झिरो ते दोन वर्ष बालके हं आणि आपल्याकडे तर झिरो ते दोन वर्षपर्यंत बालकं आहेत पण त्यांच्याकडे झिरो ते सहा पर्यत आहे ना मग
हम्
त सगळ्यांचं वजन उंची घेतलं त्यांच आरोग्य तपासणी केली.
आण कुणाचं? हा अंगणवाडीत मध्ये पण तस वजन घेतले होते आरोग्य तपासून होते
हा
त्यांना मग थोडीफार मदत करायला गेली मग मी
असंय का?
हो अजून गावामध्ये नाही अजून नाही जाते नवं
पण विजिट ला येणार सांगत होते पण जुन्या गावामध्ये एवढीच विजिट होणार सांगत आहेत पण नव्या गावात पण होऊ शकते
हो त्यांना तर ते सांगता पण नाही येणार ना पण नाही आमच्या गावात पण ते मीटिंग मध्ये येत नाही येतच नाही ना
हा
हो
बोलतात काही महिला पण काही महिला बोलत
हम्म
सारखं समजवावं लागतं त्यांना आता काय करत आहे?
आता काय ना तेच तं गोधड्या शिवणाऱ्यांना मदत करत होते
सकाळ
हो हो
हम्
ते लहान बाळं काय करताय?
ते खेळाला ओरडत आहे म्हणून त्यांना हाकलंते तिकडं तर जात पण नाही ते पा
तुझी किती बाळं आहे ताई?
दोन आहेत मोठेच आहेत ना एक आता एक सातवीला एक चौथी ला अ एक पाचवीला हो हो मोठे आहे दोनच आहे दोन भाऊ आहे ते मुलगी नाही हो.
मुलगी नाही आहे दोघ मुलंच आहेत का
हम्म दोघे मुलंच आहेत ऑपरेशन करून घेतलं
ऑपरेशन पण करून घेतलं
मग दोनच मुलावर ऑपरेशन पण करून घेतल
चालेल मग होत तेे तसं मुलगी नाही राहिली तरी आता त्याच्यातच सगळं
हम्म मुली सारखं पण ते काम करून देतात मला तस काही वाटु देतात पण मोठे झाले यार सांगता नाही येत काही आमच्या मुली मला मुलीं सारखं काम लावून देतात असं सांगणार ते. पण आता करून देतात ते
नई करा करायला लावायचं त्यांना
चा पोरी या हॅलो
हॅलो
हा ताई खूप ओरडतात ही मुलं. तिथं बसलेले होते तिथे ते माझे मोबाईल बघत होते ते मग तुमचा फोन आला सरक त्यांनी मला मोबाईल दिला आता ते तिकडे आवाज करून राहिले
असंय का
हो
अगं असं राहिलं ना एकांतामध्ये
नाही म्हणजे ते इकडे येऊन गेले मी इकडच्या कोपऱ्यामध्ये आहे ते तिकड होते.
असं आहे का
हो
हम्म बाकी काय चालू आहे मग आता
असं ते झिरो ते दोन वर्ष मुलांचा डाटा भरायचा होता पण आता रात्री करणार ते
हा
हम्म
चालेल
तुम्ही डाटा भरला गरोदर मातांचा
नाही ना माझं लसीकरण अजून बाकी आहे तिसरा मंगळवारी राहतो ना
असं हो
त्याच्यामुळे मला ते ड तो डाटा भरायला म्हणजे बुधवार गुरुवार असं हा उशीर होतो पण करून घेते मी महिन्यातच कव्हर करून घेते सगळं आ आहे मुलांच अंगणवाडी क्रमांक चारच काल वजन उंची घेणार अजून आरोग्य तपासणी आहे ना
हा
तर चार तारखेला घेतलं होतं मी मीटिंग घ्यायच्या पहिल्या दिवशी
हा
पण अजून उद्या आहे आरोग्य तपासणी तर मग अजून उद्या जावं लागेल ती थ मला वजन घ्यायला मग सगळे काही बाकी रा हिलेल्या मुलांच पण होऊन जातं ना गं
हा मग बरोबर मी पण तसच केलं ना दोन दिवस गेले होते अ.
आणि मग तिथं त्यांचा, रजिस्टर वर लिहितात, आपलं रजिस्टर पण घेऊन जायचं मग तिथेच सगळं क्लिअर होऊन जात ना डाटा. मग आज हे झालं उद्या ते करून घेणार मग.
मग आपण म्हणजे एकटे फिरायला आपल्याला, होणार ना तस ते आता म्हणजे, आरोग्य तपासणी पण वजन उंची मगं. ते, डॉक्टर लोक करतात तर खरोखरच राहणारना ते वाढवू नाही शकत ना?
हा ना.
मग लिहायला ते काही हरकत नाही.
तसच मी पण आता करणार आहे. पहिले हे वजन उंची घेऊन घेते.
जर घेतली ना तेव्हा आपण, मग स्वतः घेऊन घ्यायची वजन उंची फिरून, फिरून ते डॉक्टर लोक म्हणून येतात, ते वगरूनच घेतात त्यांचं मग ते कुठंन. कमी जास्ती करणार नाही. तेच लिहून घ्यायचं आपण.
तेच ना तेच ते घेतात ना तेच वजण उंच. किती घेतात.. आनखीन एक कसं आहे तिथं समक्ष. समक्ष बाळ राहिलं की मग परफेक्ट त्याच वजन उंच येतं.
हा.
मिस नाही होत मग तेव्हा ते बाळ मग कसं आहे, आपण दर महिन्याला घेतात पण. उंचीमुळे पण त्रास होऊन जातं, कधी ते बाळ सरळ राहतं कधी. पाय वाकलेलं असत त्याच्यामुळे पण कमी जास्त,
हो कमी जास्त तर होतच आपल्यानी पण होऊन जात ते,
हा. आणि मग कस या महिन्याला एवढी उंची त्या महिन्याला एवढी एक वाढली मग कस काय अस ते थोडस पाय पण अस करून घेत. ताठ वाकून राहतात. त्याच्यामुळे ती उंची पण चुकून जाते.
चुकून झालय तो, एखाद बाळ मग व्यवस्थित,
तस मग आरोग्य तपासणीला सगळेच राहतात. आशा सेविका राहतात. ते सी आर पी वाले ते डाक्टर आरोग्य तपासणी कर करायला येतात. ते पण असतात. अंगणवाडी सेविका मदतनिस सगळे मग एकत्र मिळून करतात. सगळ्या अंगणवाडीची सेविका येतात.
हम.
मग कस आहे, त्या बच्चूला मग थोडी मदत होते. आपल्याला पण आणि तुला पण सरळ पकडता येत उंची घेण्यासाठी, वजन घेण्यासाठी पण. तसं आज घेतलंस. सगळ्या मुलांचं झालं क्लियर एक अंगणवाडीच.
आमचं पण तर सगळ्या मुलांचं झालंच आहे. पण जे गावाला गेलेले त्यांचं एवढंच बाकी आहे. म्हणजे असं, एकत्र मिळून असं म्हणजे आठ नऊच मुलं बाकी असतील.
असंय का?
हो दोन अंगणवाडी मिळवून. म्हणून मुलं बाकी असते, मगं ते सगळ्यांचं झालंय आता.
आणि उद्यापासून तर एक अंगणवाडीची करू मग
हम्म
तवा असं शुक्रवार शनिवार राहियला का मग
आंगनवाड्या हायत हे
दोन आहे माझ्याकडे आणि अनिताकडे तीन आहे
असं
हा पण तिच्यासारखीच संख्या आहे माझ्याकडे पण
असं तुम्ही कोणत्या फडे मध्ये राहतात
आम्ही इकडे लंगडी रोडाकडे हा तिकडे आहे मी पण माझ्याकडे हे थोडस गावं घरं वाढलेले आहे ना मग तिकडचे लोक पण इकडे येऊन राहतात
हा
तर त्याच्यामुळे मला ते सगळं इथं मग या बाजूने आहे तर मग ते अंगणवाडी ताईने या अंगणवाडीत नाव देऊन दिले बाकी मुलांचे
अस
तर मग ते पण इथं जोडले गेले ना
हम्म
त्याच्यामुळे संख्या जास्त आहे
माझ्याकडे एकत्र निवडणुक शंभर असतील
माझे वरती असतील ताई शंभरच्या वरती निघतील
संडासच्या वरती असतील का मग दुसरे काही सगळं बाहेर बाहेर म्हणजे स्थलांतरच आहे
हा
येतच नाही ना वजन घ्या म्हणजे तिथंच डिलवर्हरी पण होऊन जातात तिकडच राहतात ते मग त्यांच कसं काय नाव टाकायचं म्हणून टाकतच नाही नाहीत सर्षावरर तून ते राहणार
हम्
त तुमं पत्र चाल जत ना कामाला
चालेल ओके हा ताई मी कॉल करते मी तर हो चालेल